हॅलो
हॅलो, हॅलो
हॅलो
हॅल दिदी तर मला ना तुमच्यासोबत हो दल बला
हम्म बोला कि हा मला आवाज येतोय तुम्ही बोला की
तर बोलूयात काय आपण महाशिवरात्री बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल की महाशिव हा तर रात्री हा सण कसा साजरा करतात आणि त्यामध्ये काय झालं किंवा मी तुम्हाला आमच्या इकडे सांगतो तर तुमची कोपण साईड असल्यामुळे तुमची म्हणजे संस्कृती किंवा वेगळी आहे म्हणजे खूप छान वेगळी म्हणण्यापेक्षा खूप छानच आहे आणि मला ती भावक करते किं आकर्षण करून घेत म तेथील भाषा असू दे किंवा लोक असू दे खूप प्रेम वाटतात किंवा तिथे यावेसे वाटते तून येऊ ने अस वाटत तर मला तेथील दे महाशिवरात्रि कसं सेलिब्रेट करतात हे ऐकायला आवडेल पण त्या अगोदर किंवा प्रथम मी महाशिवरात्री तुम्हाला सांगते
हा सांगा
तर सर्वप्रथम म्हणजे कोणीही असू दे म्हणजे पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे महाशिव म्हणजे काय सांग पहिला तर महाशिवरात्रि हा जो म्हणजे आप शिवलिंग किंवा महादेव आहेत त्यांच्यासाठी महादेव आणि पार्वती त्यांच्यासाठी तो सेलिब्रेट केला जातो अस म्हणतात की जगातील म्हणजे पृथ्वी तलावावर किंवा ब्रहमांडावर किंवा तीन लोकातील अ तीन लोक आहेत ना म्हणजे तीन हा त्याच्यात सर्वात पहिला जगातील प्रेमविवाह हा शिव आणि पार्वतीचा झाला होता आणि ज्यावेळी शिव आणि शक्ती एकत्र येतात त्यावेळी पूर्ण ब्रह्मांड त्यांच्यावर नतमस्तक होते किंवा अर्धशक्ती नटी नारेश्वर असं देखील त्यांना म्हंटलं जातं
होय
आणि असं देखील म्हटलं जातं आणि त्यांना मान दिला जातो तर महाशिवरात्री या दिवशी शिव आणि पार्वतींचा जगात पहिला प्रेमभग झाला होता म्हणजे त्या दिवशी म्हणून, तो सण पूर्ण म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. किंवा त्या सणा दिवशी ज्या मुली आहेत ज जे कुमारिका आहेत. तो हा उपवास जास्त प्रमाणात धरतात कारण अस बोलतात की त्या दिवशी ज्या मुली किंवा कुमारी उपवास धरतील त्यांना देखील महादेवांसारखा नवरा प्राप्त होतो. त्यांची इच्छा पूर्ण होते जस की पार्वतीने तुम्हाला माहितीच आहे की, सती जाण्याच्या नंतर त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी अ पाणी खाली म्हणजे अ त्यांनी उपवास धरला होता. आणि त्यानंतर हरतालिका उपवास केला मग हरताली का उप उपवास देखील कुमारिकेसाठी आवश्यक आहे.
फक्त एक हा त्यांनी एकवीस वर्ष पिकलेली पाणी झाडाची खाऊन उपवास केली केलेला त्या उपवासाला हरतालिका म्हणतात आणि त्यानंतर त्यांना महादेव पावले आणि मगच जगातील सगळ्यात मोठ ठा प्रवाह पार्वती आणि म महादेव यांचा झाला. त्यामुळे शिव आणि शक्ती असं त्यांना म्हटलं जातं आणि तो सण त्यांचा त्यांच लग्न मध्यरात्री म्हणजे बरोबर रात्री झालेला म्हणून त्याला महाशिवरात्री अस म्ह आणि तो सगळ्यात मोठा दिवस असतो असे देखील म्हणतात ती रात्र खूप मोठी देखील असते.
होय
आणि त्या दिवशी लोक ना शिवलंग शिवलिंगाची- पूजा देखील करात त्यांच्यावर जल चढवतात दूध चढवतात. बेलपत्र चढवतात द किंवा मध असू दे आपली इच्छा मागतात त्यांच्या समोर नतमस्तक होतात जस की म्हलं की कुमारिकसाठी हा सण खूप छान आहे कुम आहे मुलांसाठी देखील किंवा स्त्रया असू द पुरुष असू देत देखील म्हणजे व्रत करतात अस म्हणतात की सकाळी उठल्यानंतर डोक्यावरून अंगोळ म्हणजे सकाळी पा ते लवकर उठणे डोक्यावरून आंघोळ करणे अ व्रत करणे. आणि तो उपवास म्हणजे व्रत करणे म्हणजे त्या दिवशी काहीही खायचं नाहीे. किंवा आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात उपवास. आणि रात्रभर म्हणजे असं बोलतात की काही ठिकाणी वरी खाल्ली जाते तर काही ठिकाणी खाल्ली जात नाही, पण आम इथे म्हणजे ज अस बोलतात की म्हणजे भडजी लोक जे पंडित वगैरे आहेत ना त्यां आमच्या इथे चारल्यानंतर ते असं म्हट की महाशिवरात्री हा सण खूप मोठ्या सण जसी मला सांगितले त्याची माहिती आणि त्याच दिवशी म्हणजे एक दिवस आपलं पोटाला आराम मिळेल आणि त्याचबरोबर आपली इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी त्यासाठी आपण एक रात्र उपाशी झोपू शकतो. आणि वरी खाण हे पूर्णतः बंद करा असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्या तर तेव्हा सांगितल्यानंतर आम्ही तेव्हापासून वरी खाणं बंद केलं आहे. तर आम्ही सकाळी निर् पाणी पितो पाणी पिऊन उपवास करतो रात्री आम्ही फळ दही वगैरे दूध वगैरे काय असेल ते खातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी् चपाती हा चपातीने म्हणजे भाकरी न खातात चपातीला मान आहे तर चपाती खाऊन सोडावा असं म्हटलं जात. किंवा गोड पदार्थ घरी बनवलेला शिरा असूदे आ गोड पदार्थ. तेव सांजा असा पदार्थ घाऊन सोडावा असं म्हणतात. आणि त्या दिवशी आपण ज्या दिवशी व्रत करतो त्या दिवशी एकमेकाला उलट वगैरे किंवा उन धुन बोलणे एखाद्याचा अपमान करणे एखाद्याची चेष्टा करणे मस्करी करणे किंवा दुस बद्दल मनात आपण द्वेष आणतो किंवा रागराग करतो. एखाद्यावर चिडतो तर असे सगळे म्हणजे जे भावना आहेत किंवा आपले जे शब्द आहेत. त्याच्यावर
हम्
अ त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच दिवशी आपण जास्त करून देवासमोर बसतो देवाांसमोर आपली इच्छा मागतो आणि ओम नम शिवाय असा जप देखील आपण करतो.
करतोय होय.
कणी आपण महाशिवरात्री साजरी करतो कोणी कोणी रात्रीच्या वेळी अ म्हणजे शृंगार करून
हम्म
आणि शृंगार करून जस की साडी वगैरे नेसून पांढऱ्या कलरचा म्हणजे पांढ रा कलरचा रंग हा महादेवाना खूप आवडतो ना गजरा वगैरे घालून केस वगैरे हा मेहंदी वगैरे काढून तर जल अर्पण करण्यासाठी जातात विविध फोटोशूट करतात. आणि खूप छान असे आपल्याला म्हणजे त्यातून शिकवून मिळते आणि शिवलिंगचा आपण देखील जप देखील करतो आणि महाशिवरात्र त्यावेळेस काही ठिकाणी यात्रा देखील खूप मोठ्या प्रमाणात भरते लहान मुलांसाठी खेळणी वगैरे असतात. गेम्स वगैरे देखील तेथे असतात. आमच्या इथे खूप अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो तर तुमच्या इथे कसा साजरा करतात? महाशिवरात्री हा सण
सातेरी महादेव ऐकून माहित असेल तुम्हाला कोकणातलं
अ नाही सॉरी तुम्ही सांगा म्हणजे मी नक्की ब
युटूबला सर्च करून बघा तुम्ही कॉल झाल्यानंतर सातेरी महादेव हे कोल्हापुरातले आपले प्रसिद्ध ठिकाण आहे. ती एवढ्या उंचावर आहे की तिथून कोल्हापूर दिसतय आमच्या एक दोन दोन किलोमीटर असेल अंतर आमच्या गावापासून ते आणि ते इतकं सुंदर ठिकाण आहे. की तिथं आता महाशिवरात्रीला आमच्या इथ जास्त प्रमाणात आही तिकडेच जातोय शिवरात्रीला. महाशिवरात्री धरली जाते सोडा दुसऱ्या दिवशी आम्हाला सोडताना मात्र पोळ्याचा निवद केला जातो. महाशिवरात्रीला
हा म्हणजे जसं की मी बोललो की उपवास ना गोड पदार्थ खावा जस की सांजा शिरा तस तुमच्या इकडे पोळ्यांचा नैवेद्य म्हणजे पो ळ्या खाऊन उपवास सोडला जातो हा.
हा सोडला आणि त्या
हा
देव म्हणून इतके आपल्या इथ पण घरी असते आणि आमच्या इकडंन पण असते त्या दिवसी भरपूर गर्दी असते. तिथ देवळात त्या एकदम उंच ठिका ण्यावर आणि हम् तिथं वारं भरपूर प्रमाणात असतं. ह् वार भरपूर असत तिथ निम्म्या वाटेपर्यंत, गाड्या जातात तिथून पुढ चालत जावं लागतय. खरं एकदम उंचावर आणि लहानच मंदिर आहे पण पांढरं असं मंदिर आहे. गुहा असल्यावाणी खरं त्याच्या पर्यटक बरेच येतात कोल्हापूरहून म्हणा नाही तरर कुठल्या दुसऱ्या भागाहून म्हणा बरेच अस. महाशिवरात्रीला परत श्रावण महिन्यातून म्हणा गर्दी भरपूर असते तिथं.
हा श्रावण सोमवार देखील हा कुमारीका म्हणजे जास्त महादेवांचे जे देेखील व्रत असू देत किंवा जे देखील सण असू देत. ते मुलींसाठीच आहेत की अस. अस म्हटलं जातं. महादेव हे खूप चांगले पती आहेत किंवा दे देवता देखील आहे असं. देखील म्हणतात की देवो की देव महादेव म्हणजे देवांचे देव हे महादेव आहेत आणि ते भोलेनाथ म्हणजे महादेवांची विविध नावे देखील आहेत, भोलेनाथ, किंवा शंकर, किंवा महादेव. शिव, शिव असं खूप, खूप विविध नावे आहेत. आणि त्या नावानुसार ते देव ओळखले जातात. जसं की, तुम्ही तुमच्याच ठिकाणी येत म्हणजे सातेरी महादेव असं सांगत होता. तर अ तिथे तुम्ही सांगितला की खूप उंच हा.
हम्म तिथे काय तर कनी सात, सात मुली का आई. सात मुली काय तर कनी ऐक एका वडिलांनी सोडून गेल्या होत्या, आणि त्या तिथ गायब झाल्यात. त्याच असं काहीतरी महत्त्व आहे. गय आणि तिथं म्हणजे असं काय नदी होती, का काय होती पहिला. हम्म नदी होती आई ति ता आणि ती नदी देखील गुपित झाली आणि त्या मुली देखील तिथे गायब झाल्यात.
त्यामुळ ते सातेरी महादेव हा सात मुलीं अस म्हणून ते सातेरी महादेव असं त्याला नाव पडले. पायथ्याला त्या मुलींचं मंदिर आहे हम. अ पाहित्या्ला अशी त्या सात मुलींचं ते मंदिर आहे, आणि वर महादेवाचं असं ठिकाण आहे. खरं प्रसिद्ध ठिकाण आहे, सगळ्यात मोठं ते. हं तुम्ही कॉल झाला ना आप युट्यूबला स युटूब नाही सर्च करून बघा सात महादेव.
हो हो नक्कीच त्या प्लेस बद्दल माहिती घेईल आणि महाशिवरात बद्दल देख माहिती अजून माहिती घेईन तिथे महा श सेब्रेथ लोकांची वर्दळ म्हणजे आ तुम्ही ज ब तिथे एक फेमस प्लेस आहे, आणि मी ऐक म्हणजे ऐक. ते ऐकलं असेल पण अ म्हणजे अ असं एकदम आठवत नाही त्यामुळे मी तुम्हाला तुम्हालाडायरे क्लियर मी नाहीच असे बोलले पण मी त्याच्याबद्दल माहिती काढेल आणि जसं की, तुम्ही त्याबद्दल. असणारी कथा जस की बोला. की सात मुली होत्या, आणि त्या तिथं एका बापानी सोडलं आणि त्या गायब झाल्या. तर ते महादेवांजवळ आहेत म्हणून म देवाचं तिथं मंदिर स्थापन झालं नदी देखील आहे तिथे. त्या नदीमध्ये गायब झाल्या आणि खूप छान मंदिर आहे, आणि थोडक्यात. ते जागृत मंदिर आहे, असं देखील म्हणता येईल. आणि तिथे देखील मला असं वाटते की, महाशिवरात्री खूप मोठ्या प्रमाणात जस. तुम्ही श्रावण महि दे सांगितला साजरी कर खूप आनंद देखील होत, असेल आणि महाशिवरात्री बद्दल बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही छान प्रि प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद.
हा चाले हा ठेवा.